नमस्कार काय? म्हणतय
काय नाही पोचले का भाईंदर लां.
हो तेच बसलो आता थान मांडून.
अच्छा!
थोडा फिरतोय जरा प्लॅटफॉर्म ला.
हा थोडासा काय व्यायाम आणि मच्छर पण चावतात.
हो तेच ना.
आता तरी इक तिकडे कमी असतील ना तिथे नायगाव ला खूप मच्छर आहे स्टेशनला.
हो खूप मच्छर येत. म्हणून मी नायगाव वरून तिकडे थांबत नाही भाईंदरला. आपला सॉरी नायगावला थांबत नाही म्हणून भाईंदरला येतो.
बरोबर बरोबर.
नाहीतर तिकडे खूप वाट लागते मच्छर खाऊन खाऊन अक्षरशः फोड्या येतात.
हो परत भीती पण ये डेंग्यू मलेरियाची भीती पण ये परत.
हेच आहे ना एकदम मागे झाला होता रे मला. ताप आला होता तिकडे बसून.
बाप
अर्धा तास वेळ बघ अर्धा काय हा अर्धा तास बघत होतो.
बापरे! म्हणजे अर्धा तासता म्हणजे जवळ जवळ शंभर दीडशे म्ह- सरांनी दत्तक दिलं असेल.
अरे काय माहिती खाल्लेलं मजबूत आणि घरी गेलं असा फणफणून ताप आलेला ना. त्यापासून नायगवला मग थांबतच नाही मग माझं माझं रुटीन चालू आहेलं मग. भायंंदर नायगाव टू भाईंदर
अच्छा तेव्हापसून तु हा मार्ग निवडला बरोबर.
हो तेव्हापासून.
ते ना एक छोटी- छोटी ओडोमोसची ट्यूब किंवा स्प्रे ठेवायच बॅगेत.
अरे तेव्हा होता. आता पण आहे बॅगेत छोटीशी ट्यूब ती मिळते ना पंधरावाली हा.
हो पंधरा वीस वाली ट्यूब ठेवायची ती.
हो तेव्हा पण होती अरे तेव्हा पण होती. पण हे मिक्चर मच्छर त्याच्यापेक्षा डेंजर होते.
त्याचा पण काय फरक नाही पडलाय.
अरे नाही मी घरीच आहे पर्यंत ते म्हणजे रब करत होतो सारखा. मग काय? करणार.
बापर! बाप.
बाकी काय म्हणताय अजून
बस बस चाललंय व्यवस्थित मगाशी ते लिप्टच्या इकडेच होतो आणि त्यात कसं लाईट गेली लाईट गेली ना बिल्डिंग ची ते मी माझ्या मजल्यावरती पोहोचलो पण दरवाजा खुल्लाच नाय.
ओके.
मल्ली परत लाईट गेली ग्राउंड फ्लोर ला आली.
अरे बाप रे!
हा मग ग्राउंड फ्लोर थांबली पाच मिनटं मग त्यानी जनरेटर चालू केला होता वाटतं त्या वेळेस म चालू झाली लिफ्ट. म परत वरती म परत तोपर्यंत लोकं जमा झाले होते खाली ते एक एक एक त्यांच त्यांचा मजला उतरत उतरत वरती मग वेळ झाला.
बरोबर
नाही तर आलो असतो लव
अरे कालची आ मग लवकर पोहोचलास?
नाही ना आता पोचलो बिल्डिंगच्या खाली पोचलो होतो मग अशीच पर वरती यायला टाइम लागला.
ओके ट्राफिक नाही मिळाला ना तुम्हाला?
नाही ट्राफिक नाही भेटलं तिकडे पुढे होतं काय
पुढे ते वाकी पाड्याच्या ती फाटकच्या इथं होतं थोडंफार वाकीपाड्याची इथे नव्हतं जास्त फटाफट गेले तिथून फक्त ते फाटकला मिळालं.
हा तिथे तर असतोच.
तेच ना फाटकला म्हणजे कधी तो ब ब्रिज बनणार आहे काय माहिती.
हो ना कधी बनतो काय माहिती ती मला वाटतं दोन हजार अ बावीस पासून चालू आहे काम ते ना?
हो हो हो त्या पासूनतच.
तुम्ही कधी जॉईन केलं होता इकडे?
मी दोन हजार तेवीस ला.
तेवीस ला ना हा मग त्याच्या आधीपासूनच आहे तेे बावीस पासून चालू होतं वाटतं काम त्या जवळ-जवळ चार वर्ष झाली.
हो साडे तीन चार वर्ष झाली.
हो.
तर कसं त्यांच स्लो स्लो काम चालू आहे बघ ना हळू.
हो ना मी वाकीपाडाला शिफ्ट होऊनच तीन वर्ष झाली. त्याच्यामुळे आ त्याच्या आधी एक वर्ष तिकडे होतो म्हणजे हा बरोबर. ते दोन हजार बावीस ला चालू झालं काम.
हा हा हा.
ते ह्यांनी चुकी काय केली माहितीय का नाही ना नाही बघितली. नाही नाही बघितली मॅच. या लोकांनी चुकीचा केली या ग्राम पंचायतीने आणि त्या व वसई विरार महानगरपालिकेने तो वसई वेस्ट आणि नायगाव वेस्ट ला जायचं असेल कुणाला नायगाव म धून नायगाव ईस्ट मधून नायगाव वेस्ट ला किंवा वस तईला जायच असेल कुणाला तर आपल्या त्यांना हायवे ला येऊन पूर्ण फिरून सातवली वरून जावं लागायचं. पूर्ण ईस्ट पार करून म वेस्ट ला जावं लागायचं. तर त्यांनी आता तो रेल्वेचा ब्रिज बांधून ठेवला होता कधीच पण तो चालू नव्हता केला त्यांनी म नंतर खूप लोकांनी फोर्स केला कि चालू करा, चालू करा आम्हाला प्रॉब्लेम होतोय, आम्हाला प्रॉब्लेम होतोय मग तो चालू केला तर त्यामुळे हे ट्राफिक वाढलं.
हा,
संध्याकाळचं आणि सकाळचं करा, आज आता कसं तिकडून मग खूप लोक इ याच रोडने येतात व वेस्ट वरून.
हायवे ला जायला त्यांना हाच रोड ये, सगळ्यांना कपन्यांना वगैरे पण त्यामुळे मग ते ट्रक
आणि त्या ट्रक मुळे पण होत रे ट्रॅफिक खूप.
हो, हो....
तर फोर व्हीलर आली ना, तर अजून ट्रॅफिक होतं.
संध्याकाळच्या वेळेस ट्रक बंद केल्या पाहिजेत. ऑफिसच्या वेळेस तरी आठ वाजेपर्यंत, साडे आठ वाजेपर्यंत सहा ते आठ नऊ पर्यंत.
तसच काहीतरी केलं पाहिजे. नाही तर आज मी आणि ते मामा पण सांगत होते रे आता. बसमध्ये ते आहेत ना, लोहार मामा. ते सांगत होते की, अं अंडरग्राउंड पण करताहेत.
अरे बापरे.
ते रिक्षा जाण्यासाठी.
अच्छा....
पण ते रिक्षा जाण्याच्या इकडे आता पाणी भरलंय आता बनवलंय ते, एक बनवलंय रे.
तो एकदा ब्रिज बनला की रिक्षा वरतूनच जाणार.
काय माहिती ते मामा सांगत होते, रिक्षा अंडरग्राउंड जाणारे आणि बाकीच्या गाड्या वरतुन जाणार आहेत, अंडरग्राउंड साठी बनवता आहेत. पण तिकडे पाणी भरलं की तो अर्धा होतो अंडरग्राउंड त्याला तिकडनं ठेवलंय त्यांनी रे अंडरग्राउंडचा एक म बणून तो अर्धा बुडाला आहे.
आणि हा पण रस्ता बघितला का तू, जिकडं ब्रिज चालू होतो तो किती छोटा रस्ता आहे, तिथे जर एखादी गाडी अडकली मोठी बस वगैरे टेम्पो
हा,
तर तिथे जाम झालाचं म संमला संपलाच विषय.
तिचे अं शिवचंद्र साईड ला ना?
शिवचंद्राकडे नाही इकडे अ हा आपल्या वाकीपाटा साइडला, आपण जो वाकीपाटा उतरतो तो चढण. ते नायगावला जाताना. त जिकडून तो ब्रिज चालू होतो, तो वडापावाला होता तिकडून तो ब्रिज चालू होतो
नाही, नाही तो नायगावचा झाला. तो जुसेेंद्रचा साइड झाला हा वाकीपाडा साईडकडचं बोलतोय मी. माझ्या घरापासून जात
ओक हा, हा, हा तो ओके तो बोलतोय का?
तो तर एकदम छोट्या.
तो तर एकदम छोटाचं आहे रे.
जुन्याघरी तिकडे आहे, तिकडे सांग बऱ्यापैकी जागा आहे, पण या साईडला नाही जागा.
माय जागा तेच.
या साईडला पब्लिक टाकणार उलटे तु नाय नाय प्लॅनिंग नाय बरोबर.
अजिबात बरोबर नाही बघ प्लॅनिंग, जग बांधायच म्हणून बांध तायत आणि वाटत पैसे भरपूर खात असतील हे लोक.
खूप खाल्ली असतील खूप.
कारण एवढी वर्ष आली तो ब्रिज बांधतात म्हणजे प्रोजेक्ट कॉस्ट खूप वाढली असणार.
हो टक्केवारी आहे ना तशी व्ही व्हिडओ बघितले होते ना, कंत्राटदारांचे. व्हिडिओ बोलतात आणि आम्हाला काहीच नाही पन्नास टक्के टक्केवारी मध्ये जातात उरलेल्या पन्नास टक्क्या मध्ये काय कस करणार, आम्ही तुम्हाला. क्वालिटी देणार बोलतात.
ह
काय बोलणार रे बाबा या लोकांना.
मुश्किल ये
मग, बाकी.
बस काय होतं कालची मॅच नाही बघितली ना झोपलो होतो ना आपल्याकडे
अरे मी पण नाही बघितलं आता हायलाइट्स बघेन मी आता ट्रेन मध्ये.
अच्छा, पण भारी आहे हा तो त्यात तोच पोरगा जिंकला ना ज्याला त्याने एक अंदा अंगखांंदया वर खेळवलं होतं.
हा हा त्याचीच टीम जिंकली हो.
त्याचीच टीम जिंकली.
मेसीची टीम हारली.
हम्म, भारी भारी
मेसी म्हणजे तो मेसी मला तसा पण मला मेसी आवडत नाही रे. ओव्हर करतो तो. हा रे ओव्हर म्हणजे, त्याला माणूसकी असं नाहीये.
अच्छा माणूसकी नाही त्याला, इगो जास्त झालाय का?
हो
रोनाल्डो चांगलाय मंग त्या बाबतीमध्ये
अरे रोनाल्डो तो पोर्तुगालचा रोनाल्डोनो चांगला आहे, तो खूप चांगला आहे रे.
ते त्यांचे व्हिडिओ बघितले होते मी लहान पोरं वगैरे असतात बायका बियका असं अपंग वगैरे. किंवा असे मतीमंत वगैरे त्यांना पण तो भेटतो फॅनला टोपी वगैरे देतो, शूज देतो काढून. हा, हा तस नाही भेटत हा हा सगळ्यांना इग्नोर करतो.
ओम हा तो मेसीला खूप गुरुर हे.
हम्म आता, ही मॅच हरली म्हटल्यावर पुढच्या वर्षी रेट कमी होणार त्याचा.
नाही तो आता रिटायरच होणार ना झालं त्याच चाळीस वर्ष झाले त्याचे.
अच्छा रिटायर होणार आहे आता, हम्म हम्म.
त्यांच पण एक लिमिट आहे.
बरोबर आहे, चाळीस पर्यंत खेळणार नंतर मंग पूर्ण, इन्व्हेस्टमेंट काय केली असेल आतापर्यंत तरी.
काय आहे हया लोकांचं कस हे माहितीय, ह्या लोकांनी मस्त मस्त क्लब खोलेले आहेत फूटबॉल चे
अच्छा
ह्यांना काय नाय रे, ह्यांची लाईफ सेट हे.
बरोबर ना तर हे, मॅनेजर बनू शकतात, परत ह्यांना नंतर ऍड पण भेट तर खूप साऱ्या ऍंड पण भेटतील.
अरे ऍड आता बघ ना हा तेंडुलकर त्याची क्रिकेटची ए अदमी आहेत, अकॅडमी आहे. भरपूर काय नाही काय तोअजून, रेस्टॉरंट आहेत. मग दोघींचा बी तसंच आहे.
हो..
व्यायामशाळा किती त्याच्या, फिटनेस क्लब किती अहेत त्याचे धोनीचे
तो पण डाउन टु अर्थ हे ना.
अ मग हा तो पण डाऊन टू अर्थ हे. म्हणजे कसं आहे लोकांचं बॅकअप या लोकांनी आधीच करून ठेवलेलं आहे. कमवत खेळता खेळता तस आपण काहीतरी केलं पाहिजे रे.
बरोबर पण आपल्याला तेवढे पैसे भेटतच नाही ना की काय उरतील म्हणून
तोच तर प्रॉब्लेम आहे.
त्यांना कसे त्यांना त्यांच्या गरजा भागून त्यांचे ट्रिप वगैरे भागून त्यांचे शॉक भागून पण त्यांचे सगळे इन्शुरन्स वगैरे काढून पण त्यांचे पैसे उरतात. म्हणून, ते हे करतात. आपलं कायच उरत नाही ना.
आपल काहीच उरत नाही तेच, आपल्याकडे बाकीच काय उरत नाही तर. हाय येतो तो कपुरत नाही आणि सगळा आपला, इतिहास जमा होतो रे.
होहं हः हः..
हा आणि फटाफट निघून जातो. कधी असे छोटे छोटे, व्यवहार होतात ना
अ.. परत एक परत एक कॉल करतो का?
हा चालेल ना करतो मी कॉल संपत आला का? मी बघितो न मिनिटं झलालेल चालेल ओके ओके चालेल चल ठेवतो मग हा हा..